हॅलो.
हलो. बोल काय कराल्यास?
काय धुणं धुवालोय बग बोल.
हं झालं का नाही?
आहे अजून जरा.
हं.. हं.. काय नाही बग बसलोय.
अभ्यास.
अभ्यास... करायचं की.
हूं काय काम म संगळ बर आहे.
हाय हाय तुझं?
हाय आमचं बरं आहे बघ अभ्यास पन करा वेळेवर पोटाल तन खा?
हां!
म काय चाललंय, दिदीला फोन केलतीस.
नाही करतो की संध्याकाळी.
तीन सुमितला?
नाही सुमुला पण करायला, करतो की त्याला पण.
हं विचारून घे ते अभ्यास करल्यात का म.
टाइम भेटत नही ग.
होय!
हूं!
तरी त्यातल्या त्यात पाच मिनिट काढून जरा बोलकी.
हूं हूं पप्पा.
पप्पा कामाला गेल्यात.
हा हा!
दुपारी येणार जेवायला.
हा हा हा हा!
दुपारी येत्यात जेवायला?
हं हं!
आणि येऊन आणि तीन वाजता जात्यात.
संध्याकाळी येत्यात सात ला.
अ दानवाडला गेलतीस?
गेलतो की.
काय झालंय कुणाननां?
आमच्या मोठ्या मावशीला पडल्या पाय घसरून हात म फ्रॅक्चर झालाय.
होय लयी लागलय.
वागलय की पट्टी बसवल्या आता.
हं!
दात सगळं हालायला लागल्यात तोंडावर पडल्या.
हा हा!
एक दात घुसलत होटात ते काढल्यात अजून चार दात हलाल्यात.
हा!
मग मावशी आल्या मोठी तिथं.
हं हं नरवाडची?
हा सावित्री मावशी आल्या म ते राहा म्हणताना एक वस्ती राहिलो.
हूं!
मामातण बी राहा म्हणाल, ते म्हणतानी एक वस्ती राहिलो आणि आलोय दुसऱ्या दिवशी.
हूं हूं!
आणि बी राहंच म्हणालतां मामा.
हं म राहायची नईस.
घरात कोण नको सुमी जाणार शाळेला.
ऊ!
पप्पा जाणार कामाला घरात स्वयंपाक तेन कराय पाहिजे की
हू
पाणी पण येतय
हू
मग जाऊन बघून आलो विचाराल ती तुम्हाला
हू काय म्हणलीस मग
शिल्पा बरी हाय काय म्हणालती
उ
हाय बरी हाय म्हटलं
हू हू
कॉलेज तेन कसं काय चाललंय हाय चाललंय बर हाय म्हणून सांगितलं
हू हू
मग सुट्टी कवा पडतय बघ तवा येऊन जाऊन बघून येऊया
हा हा
कवा सुट्टी भेटतय बघ तुला
हू
सकाळ जाऊन संध्याकाळी युया की
हा जाऊया
मग मावशी फोन केलती आसमा मावशी
केलती
हू
खरं लगे ठेवलो बाई
हा ती काय तर कामात असेल मग मावशी काय तर कामात अशिल
होय कामत होती म्हणताना ठेवलो बोललो नाही लई पाच दहा मिनट बोललो आणि ठेवलो
काय राणी काय बोलली नाही
राणी काय बोलत्या राणी नाही बोलली
तिंच अजून कॉलेज चालू झाल नाही वाटत
नाही अजून एक जून ला कायतरी होणार हाय वाट
जून महिना हून गेला की
एक जुलै जुलै हा
हा दोघी पिंका पिंका आणि राणी तिथच जाणार हाइत वाटतं
हू हू ऍडमिशन तेन केलं का
केल्यात की ऍडमिशन केल्यात त नाना एजेलाच केल्यात
हा हा
नेजे हायस्कूलला
हा हा
इचलकरंजीला काय घातले नाहीत इथच दतवाडातचं घातल्यात
हू हू
काय तात्या सकाळचं नेतोय म्हण सातला गाडीवरन आणि संध्याकाळी दुपारी बस बसने येतील की हू पिंकाचा पप्पा पाणी येत म्हटलंय म्हणे.
हम्म.
इचल का रज कशाला गर्दीला लई असते बसला.
होय. होय.
नको म्हटलं.
हम् हम्. पाऊस?
पाऊस काय नाही बाई. ऊन पडलय. एक दोन वेळा पडलय तेच. एक दोन दिस- बारीक पडल.
हम्म.
त्याच्यावर काय पडलं नाही. आज उन पडलंय आणि पाऊस पडेल म्हणून वाट बघायल तर तर संध्याकाळी शेताला पाणी सोडायला मिळालं. फोन केल ते तात्या ते.
हा.
मग पप्पा संध्याकाळी जाऊन लावून येतो म्हटले. तर रातपाळी हाय.
हम्म.
ते पाणी चालू करून देत की कसपट करून आल्यापासून त्याला पाणी नाही शेताला.
हम् हम्.
ते पाणी लावतो म्हटलं. पाणी नाही त्याला महिना होत आला शेताला.
हम्म. ऊन लय हाय लावायला.
होय. लावतो म्हटलं संध्याकाळी पप्पा जाऊन चालू करून येत म्हटल्यात.
हम. सम
तो कुठं बाहेर गेलाय की.
क्लास ला गेला नाही?
नाही गेला आज का.
हम्म.
काल शाहू महाराज जयंती सुट्टी होत. आज काय केला काय माहीत आज बी काय गेला नाही.
हा हम.
कुट बाहेर गेलाय.
हम हम.
उद्या काय जाते काय बोल काय सुट्टी आहे काय उद्या रविवारचं काय करतय काय माहीत.
हं. मग आणि काय?
काय नाही सगळं बरं आहे बघ. तुमचं कसं काय बरंय? काय काय मग तुझं चालू झालंय कॉलेज?
कॉलेज अजून रजिस्ट्रेशन तेन करायचंय. अजून काम आहेती.
हम्म. हं. बघते काय काय कवा करतेस कर. नाही जाऊ जा.
हम्म.
कॉलेज ला. पुस्तक बिस्तक काय लागणार आहेेत?
पुस्तक ते न? पुस्तक त्यां न बघू.
हम. ते बी सि ए वानीच आहे ना? ते बी सगळं. एम सि ए? हॅलो. हॅलो. नाही येईना. आवाज येईना की. कट झाला. कट झाल?